हॅलो हा हा येतोय येतोय. तूला येतोय का?
येतोय.
हा हा हो बहुतेक ते रिजेक्टच झाला असेल मग आता?
हा रिजेक्ट होतो ना तो मिनट दिसतात आणि पण आवाज येत नाही असं होत काहीतरी.
असं आहे का? हम्म हम्म हम्म. पोरं काय करतायत?
तो एक आजी आजोबां च्या कडे गेलाय आणि ती आहे छोट बाळा आला एक त्याला घेऊन बसलेय.
हो काय लई लहान लेकरांची हाऊस हाय तिला.
हा खेळवायला मिळत ना टाइमपास काय तरी बाहेर तरी कुठे जावं रोज रोज सगळीकडे गरम होत गर्दी असते गाड्यांचा आवाज बोर होत आणि गार्डनला बोल्लीस ना जायचं तरी तिथ पण भयानक गर्दी असते म्हणजे मोकळा मग मोकळा श्वास कुठेच भेटत नाय मग घर सोडून जाऊन काय फायदा असं मला वाटतं.
हो तेवढा आहे हम्म हम्म हम्म. मग तिला आजीकडे पाठवायचं ना थोडे दिवस चेंज तेवढाच.
नाही ग स्कूल चालू आहे ना आठ तारखेपसून.
असं आहे का.
हम्म तिकडे अक्काकडे जाऊन आलो ना. आणि स्कूल चालू झालंय.
बाई आक्काला तर मला कधी भेटायला मिळेल ग.
अग आता मैणीन आम्ही ठरवले का ह्यावेळी जायचं पण कसलं काय सगळं प्लॅनच फिसकटला.
काव तुम्ही जर का ठरवलं ना तर मला सांगा ग मी प्रयत्न करल.
सांगेन ना नक्की सगळां प्लॅन झालेला व्यवस्थित मनीषाला विचार. पण मधीच काय ना काय निघत ना आपलं. म का त्यांचं येनच नाही झालं वाटत.
हो काय हम्म हं मला पण आगलय आठवण ये ते मधी पण नाही का काकांचं तसं झालं. विनोद दादाच तस झालं त्यामुळ कुठं येणच नाय आणि सार की अग आठवण येते अकांची तर लय आठवण येते म्हाईतेय.
सारख्या अशा अ हो काय अशा हसून बोलायच्या आणि त्यांना किती अशा व्यवस्थित राहायच्या ना त्या कधी पण.
आत्ता पण तशीच राहते एकदम तिला कोण बोलणार नाही म्हणजे अशी एवढी वय झालंय तिचं आता तिचं राहणीमान एकदम व्यवस्थित आहे.
हो अशी एक क्लिप लावायच्या पण गजरालय आवडायचा त्यांना मेहंदी तर किती ग दीदी कडन सारखी मेंदी काढायच्या.
आता काहीच नाही ग बाई आता त्यांना टेन्शनच कितीये. हा पण काय नाही ठीक आहे चालतं तिचा टाइम आहे सहा साडेसात पोनचा सकाळी साडेनऊ अकरा आणि जर फोन नाही केलास ना तू एवढी भांडेल तुझ्याशी
नाही ग करत जा ग आता कोण आहे ग त्यांना विचारा
करते अग दिवसातून दोन तीन वेळा आमचे फोन अस तात पण तिच्याकड पण खूप नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे ना लागत नाही फोन.
हो काय.
त तिने बाहेर जाऊन केला तरच आणि कधी कधी काय होतं कायतरी कामात असतं किंवा फोन घ्यायला मिळत नाही ना मग तिला राग येतो.
असं आहे का हो आपल्याकड नाही तर कोणाकडे राग व्यक्त करणार.
ते तर आहे पण मी आपली हस्ते आणि चलग असुदे ग असं नको करु असं करून मग
नाही ग आता त्यांना कोण आहे ग दुसरं आता तुझ्याशिवाय
हो कामाचा व्याप पण म काय तर- कामाचे व्याप पण भरपूर आहेत तिच्या मागे सतत काय ना काय चालुच असतं ती पण रिकामी नाही बसत.
हो काय हो त्यांना ते पहिल्यापासुनच म्हणजे असं हे असते ना आता आम्ही पुण्याला उतरणार हो आ तरी बरं त्यांना आर्या त्यामुळे करमत असेल बाई.
तिच्या मागेच दिवसभर असं जातो निघुन ना स्कूल मधून आली जायचं असेल तिच्यासाठी हे कर ते कर
हो, हो काय आणि शाळा जवळ आहे का लांब आहे?
लांब आहे बस आहे तिला शाळेत जायला.
असंय का.
हम्म जाऊ दे पण तिच्या निमित्ताने तरी
त्यांना कोणतरी असा आहे ना आता आधार नाही ते एकट्याच असल्या मग आता काय केलं असत ग
मग
आहे त्याच्यामुळ डबा करणं भागच आहे यासोबत खाणं एकट्या असल्यावर तर त्यांचं अवघडच होत.
मग काय तर.
हम्म. अगो बाई बाळाचा लय आवाज येतोय.
बाळ तसलं ते मोठी ही पण तिला आलाय कंटाळा.
हा हा हा नाही नाही तु म्हटली ना दुसरे एक बाळ आले म्हणून खेळवते.
ती गेली वाटत छोटी ती पण मुलगीच होती लहान मुलं कुठे बसत ग एका जाग्यावर घरात.
ये काय ग मुंबईला पण कोण कोणाला बोलत नाहीय का?
नाही ग शी कंटाळा येतो जाम कोण कोणाकडे जास्त जाणार नाही म्हणजे अगं दरवाजाच उभं करवतात घरात नाही घेत. या पण नाही म्हणत. आपल्यासारखे लगेच या बसा म्हणतात ना ग इकडे नाही कोण आणि
आपण सारखं ह्याच्या त्याच्या घरीच असायचो कॉलनीमध्ये
मग तसं इथे नाही दरवाज्यात उभ राहुन बोलतील आणि या म्हणणार नाही पण आपल्याला नाही तशी सवय ना आपण म्हणतो कोणाला पण या जा.
या मध्ये हो. हो काय? अग हो दिदी पण आता आलती पुण्याला दि दी म्हणायची अग कोण कोणाला बोलत नाही काय नाही किती दिवस तर तिला लय कसं तरी वाटायचं नंतर मग एक दोघींच्या झालत्या ओळखी. तिला तिथं सगळे पाहुणे रावळे होते मग ते सारखे यायचे बोलवाय चे म्हणून एवढं काय वाटलं नाही.
पुण्यामध्ये
खुप आहे तिचे पण आहेत परत मयी चे पण नाही का सगळे भाऊ चुल मयीचे चुलत चुलते वेगैरे तिथेच आहेत ना सगळे. मग ते आमचे सुलत मामा ते सगळे तिथंच आहेत मग काय कार्यक्रम वेगैरे असला की तिला बोलवायचे येणं जाणं होत सगळ्यांचं. त्याच्या म तिला एवढं काय वाटलं नाही बघ
तेच तर.
आपलं कॉलनीतलं वातावरण पण लईच भारी होतं. का ग
त्याच्याशिवाय दुसरी जागा नाही आणि आता होणार पण नाही तशी माणस
नाहीच म्हणजे बघ ना सारख आप पण पण एकमेकीच्या घरी आपल्या सगळ्या आई पण नाही का एकमेकीच्या घरी जाय च्या, बसायच्या गप्पा मारायच्या आमच्याकडे तर मला चांगलं आठवते मात्रे मामी प्रणीची मम्मी कुंड काकी कधी कधी सुरशवामे असा यायच सकाळी कोणा कोण. किंवा मैत्रिणी नाही काय देवळाकडे जाव अस करायला, सारख काय ना काहीतरी असायच परत ते वरच्या बायका सगळ्या गच्छवर जाऊन बसायच्या आठवते काय?
मग काय हा हा
ह ह ह ह अरे मईप्रणीची मम्मी गुंडाळकी वगैरे इकडे जायच्या मग देवळाकडे वगैरे बसायला जायच्या.
हा
मी बी असायच्या बाय त्यांच्यामध्ये कधी कधी.
तेवढंच बरं वाटायचं गार वाटायचं देवळाकडे गेल्यावर.
हा बस ना आणखीन काय नाही ग मजेत हे दम खाणे पिने बसणे
हा हा ह आग त्या अ त मा माया नाही का ग ती आपल्या कॉलनीतली? ती पानसरीे माहिती का? तिने लय अगं मध्ये मला परेशानच केलं अगं फोन करून मला.
का?
काय य मी तुला आता नंतर फोन करून सांगते म्हणजे काय झाला माहितीय का एवढ ते श मी नव्हते तिला फोन करत तिचा असा कधीतरी याय सा मा धा
हो नॉर्मल हो.
नॉर्मल गप्पा मारणारच ना आहे आहे म्हणायची तर तिला काय वाटायचं काय माहिती मला आधी सगळं माहिती आणि मुद्दाम विचारते की काय. वगैरे असं आण म कुठे तिचा फोन नाय मग मी पण फोन नाही केला काय चालतो काय माहिती बाई कोणीतरी काहीतरी सांगितलं आणि तिला वाटल म्हणजे तिचा आणि एक जणांचं बोलणं झालं होतं आणि तिच्या ते लक्षातच नाही राहिलं तिला वाटलं तिने ते माझ्यासोबत शेअर केलं काय आणि मीच कोणाला तरी सांगितले अगं मला फोन केला मला भांडलली स्पकेगं फोनवर.
बापरे बापरे तुला माहित आहेे ना पहिल्यापासून त्या लोकांचा स्वभाव?
अगो माहिती आहे पण कुठे मी नाही तिला फोन करत पण तिचा अस कधीतरी यायचा मग मी तिला सांगित ना माझं तास का नाही म्हटलं तु ज्यांनी सांगितलंय त्यांना फोन कर म्हटल. तर मला पण जोडून दे मग नंतर मग मी एकदम ठाम राहील. मग नंतर म्हणते नाही मग अजून एक जणकडे मी बोलले म्हणजे बोलले असेल ना त्यांनी मग सांगितलं असेल असं झालं.
अरे देवा
हो मी तुला नंतर असा साधा कॉल करून सांगल काय विषय झाला. ते. त्यापासून नाही मी तिचा नंबर डिलीट मारला.
नाहीतर काय अशांना ठेवायचंच नाही ब्लॉक करायचं सगळं
हो नाही म नंतर नाही करायची अगं आधी फोन मी पण बोलायचे असे चांगलं तिला पण नंतर तर नंतर नाही मग मी आता डिलीट केला मग तिचा पण नाही मला फोन आला आणि माझा पण नाही मग तिला गेला
थँक गावी खूप इशू असतात अग चालू त्या कुठे एका जागेवर असतात. हम्म
हम् दिदी नंतर मला बरतच हे केला मला म्हटलं अजिबात तिला मग फोन ते करत जाऊ
हम्म बरोबर! नाही ग ते लोक पहिल्यापासूनच तसे आहेत.
हो पहिल्या पाासून अगो मला सगळेजण म्हणायचे मला ना एकदा विनोददादा म्हणायचा, 'हे तुझं कसं पटत गं तिच्यासोबत? ' मी म्हणलं, 'म मी पटवून घेते' मला विनोददादाला द माझे कारण आम्ही सारख्या दोघी सोबतच असायचो ना.
मग, तीन किती प्रॉब्लेम केलेल्या नंतर दादाच्या पण मागे?
हो, मग तुला ते सांगते ती मला म्हणायची तो माझ्यावर लाईन मारतोय असं. तस तू लक्ष देत जा. मी म्हटले, 'मी? मी काय बघत बसत विनोदाकड तो कोणाकडे बघतोय? ' आणि मी तरी तिला म्हणायचे आगं नसेल मला बघ बघ अस
नाही नाही ती पागलच होती खर त्याच्या मागे तिने नं तर पण खूप प्रॉब्लेम गेले अगं, त्याच लग्न झालं मग अक्काने तिची अशी वरात काढली ना एक दिवशी. दहा मिनट झाले मी करते तुला का हा
हम्म हम् काच पाहिजे मग, चालत झालंय आपला कॉल ठेवू का मग?